हॅलो
का
काय करतेय हा आवाज येतोय का
हो आता येतोय
हा काय करतेस म्हटलं
जेवण करते
हम काय बनवलं
आज फक्त खिचडी एवढीच हे.
खिचडी.
हम.
बरं आहे खिचडी.
फक्त खिचडी एवढीच बनवल्या आ
हम्म.
तू काय बनवल?
मी काय चिकन, खिचडी भात, चपाती शेवगाच्या शेंगा.
बापरे!
हं हं. मग हा.
देना चिकन
चिकन का तू ये की माझ्याकडं. एक दिवशी तुला चिकन करून खाऊ घालती.
हो खरंच येणार आहे सुरेखा.
हा. दिदी काय कर
दिदी झोपली
इतक्या लवकर?
हम्म, आज दुप दुपारी झोपली नाही ना, म्हणून लवकर झोपली ती, आठ वाजता झोपून गेली, जेवण झालं? लगेच झोपली.
दुपारी झोपली का मग दहा वाजून जातं तिला.
हा.
लोकर उठवत नाही, नऊ वाजून जातात.
हा.
सकाळीबी.
शाळेत जाण्यासाठी मग कसं? करते ती,
कोणती ती मोठी दिदी का? ती काय. बाहेर गेली, बाहेर झोपलेली आहे की काय?
हा. मा आणि लहान.
पोरं झोपले तुमचे?
एक झोपलय घरी, आम्ही इकड दुकानावर आलय.
दुकानावर आले की एक.
इथंच झोपून जातात.
चांगलं आहे ना मग, टाईम होऊन जातो का? सुरेखा
हाव आज तर उशीरच झाला, नऊ वाजून गेले होते स्वयंपाक केला, खाल्ल उशीरच झाला आणि मग इथ शिलाई मशीन वर पण काय काम करायचं ते पण माझं राहत मग ब्लाऊज वगैरे शिवून घ्यायचे
कुठं? तिथं दुकानावरच एक मशीन? चांगलं आहे त मशीनचा प्लायवूडूच तुटून गेलेला आहे दुसरा नाही
आणायचा की बसवून घ्यायचा
हा ते
द
पमेंट.
काय माहिती पगार झाल्यावरच. कधी होतय काय माहिती मॅडमांना विचारावा लागेल.
कालकाय हम्
शेतातलं काय म्हटलं. ते म्हटलं
काय नाही मी शेतात जात नाही. काही नाही.
नाही जात का. बरं आहे आम्हाला तर जावं लागत सु्टीच्या दिवशी मग जावंच लागणार कापूस वगैरे लावायला. पाऊस पण नाही पडत ना किती दिवस झाला. आठ आठ तारीख येऊन जाणार तोपर्यंत. पावसाचा काय ठिकाणा नाही अजू
कधी लावणार कापूस.
एक तरी पा एकदा पाऊस पडला ना मग थोड जमीन कशी भिजलेली राहिली का मग तेव्हा लावून देऊ नाही तर मग कमी पडला का मग राहू राहून देऊ नंतर लावणार जास्त पाऊस पडल्या
पाऊस पडल्यावरच लावायच सुरेखा पावसाचा काही बोरासा नाही. कधी पडेल कधी नाही.
हा ना. मग लावून दिलं, बिज उगवली, परत ऊन पडायला लागलं, मग ते सगळं जात मग कामात तुनच परत नवीन बिया आणा. हा हा. तेच खर्च वाढतो मग. उलट या दिवसात पैसे पण नसतात. इकडून तिकडून उसने पासने करून मग कापूस लावाव लागतोय, बियाणं, खत
गीताला लावलं होतं का
हा. तिला लावला होता. ती म्हण काही काय अडचण येते म्हणून सांगत होते ती मला
माझं बी प्रॉब्लेम नाही सुरेखा फोनच लागत नाही तिकडून चांगले येऊन जातात इकडून लागतच नाई.
तू कस करते कॉल मग मला? सांगायच नाही तर स्क्रीनशॉटन घेऊन पाठवायच. पहिल्या हा. कमलीने पण लावला होता मला फोन.
कमली लावला होता का फोन?
हो तर मग ती सांगत होती मणे काही कॉलच लागत नाही माझ पण.
म्हणून मी सगळ्यांना सांगून देते मग इकडून फोन लागत नाही तुम्ही लावून द्या तिकडून.
हा. काय करनार.
गीताला सांगितलं होत गीता बी तसच म्हणत माझं बी लागत नाही. धणवंती ताई असं म्हणत होती.
हम हा. ते नेट टवर्क प्रॉब्लेम असतेच्यामुळं.
काय माहीत?
त्याच्यामुळं नाही लागत असंल.
हम्म.
काही आपलं काही ते सोमवार पाासून दुसऱच काम दिलंय ना मॅडम
तर काम चार पाच दिवस तर आपल्याला बेटी द्यायचय गर्दर माताला स्कंदा माताला किशोरी मुलीला
हा
अ तेच साहेबांचे विजिटे दोन दिवस काय माहिती कोणते पण विजिट आहे म्हणून
सांगत होते व्हय
हम्म जुन्या गावाला म्हणल पण क कधी बी कुठं बी येऊ शकत
हो सांगता नाही येत ते बरं
दानमध्ये
हो तेच हम कधी बेत आहे दुपारी का अंगनवाडी केली बंद जणूंची घेतली घरातला पसारा. तसाच पडलेलं हां आवरला ते पत्रे ठेवलेय ना मग सगळ इकडून तिकड पसारा झाला त्या सगळ्या किचन मध्ये नीट वगैरे लावले. आता सिमेंटच कॉनक्रीट करायचंय एका रूम मध्ये राहिलंय ते.
झालं का अजून नाही?
अजून बाकी आहे. मिस्त्री कधी येतय काय काय माहिती आता. मिस्त्री येणार तेव्हाच होणार आता ते कधीच सांगलय मे महिना झाला सिमेंट वगैरे आणून ठेवलंय पण आलेच नाही ते पण
कुठले मीस्त्री आहे
दुसऱ्या गावाचे पोडपांढरीेचे होच म्हणतात ते. पण अजून आलेच नाही. काय दुसऱ्यांना बघू ते का बाहिर गेले त्यांना सांगितलं म्हटलं कोणाला तरी लावून बोलायचं कि म्हटलं तर म्हणून कस कोणाला लाव म्हणे मी फोन म्हणून सांगत.
तेच म्हटलं लावायच की फोन माझ्या मैत्रिणींना बोलायचं त्यांच्याशी
हम्म काय सांगत होत
ते त्यांना त्यांच्या सोबतचे मित्र पाहिजे बोलायला.
हां ते कोकिडा ताईचे मिस्टर अजून
हो राहुल भाऊ माले मासर माले मासर आणि माले मासर आणि मुलगा
अजून तो एक कोण होता?
आमच्या गावातच होतं कि ते. हां तेयात काय हो ते ताई आहेत ना त्यांचे मिस्टर होते ते. ती पण आमच्या गावाकडची. त्यांना
कोणती.
हे त भारती
भारती
हो आमच्या गावाकडची क ती. तिचे मिस्टर होते ते आशा वर्कर नाही का ते.
हम्म
हम्म तिचे मिस्टर होत
मग त्यांच्या मित्राबरोबर बोलायला सांगीन.
हा तेच सांगित ल म्हटलं त्यांना एक खादा कॉल केला की नाही म्हटलं तर म्हणे हो करतो म्हणून सांगत होते ह्यांची पण परत तब्येत बरोबर नाही ना त्याच्यामुळ हा घरातलं पण काम असत मग काय हम
घरातलं पण आवराव लागतं ना सुरेखा.
हो ना. काय करते अजून.
काय नाही काय उद्या सुट्टी आहे उद्या काय घर सारवायचंय.
सारवायचंय काय. दिवस पण नाही पुरत. घरातलं काम राहिलं काय तर सुुट्टीच्या दिवशी तर
मग ते आज कपडे धुऊन घेते नाही त आठवड्या चे कपडे धुवावं लागतात.
हा पाणी वगैरे असल ना तुमच्या कडे हौद वगैरे बांधलेली
पण नळं येतात
हा नड येतो तवाच गोधड्या झाल्या धुवून आता भांडीकुंडी आवरू घसायला पण नुसत माती लागलेली धूळ लागलेली
हा तेल हवा चालीय ना जास्त त्याच्यामुळं सगळी धूळ माझ पण तसेच आहे भांडे पडलेले म्हटलं नंतर घासून घेऊ वेळ भेटल्यावर
पहिल घर सारवून घेते मग ते भांडे कुंडे आवरू
हो किती दिवस झाले तसच पसारा आहे माझा आता ते डोकं पण नाही काम करत त्याच्या मूळ कुठून सुरुवात करायची न कुठून नाही हे समजतच नाही ह
सगळ्यांच तस बेसूर आहे कामा गत अ किती पसारा आहे पण काय करू
काय काय एकटं राहिलं ना मग तसच होतंय
हम्म
दुसरं काम करायला जात तर मग ते तिसरं काम तसच पडलेलं असत
तसंच पडलेलं राहत
भाऊ काय करतोय?
नाही झोपला मोबाईल बघतेय सकाळी लवकर झोप होत नाही
कोणता दुसरा मोबाईल आहे काय ते मिस्टरांचा घेऊन. हा मॅडम पण गावाला जाणार होती, ती गेली वाटतं आज.
कोण रंजना मॅडम.
ह
कधी आज.
हा. आज येणार होती इथं.
नाही तिथ म्हणत होती, काल मी त्यांच्या रूम वरच होती. शनिवारीला शाळेत. मला जायचय मावशी शॉपिंग करायला असं म्हणत होती ती.
हम
घरी जाणार असं नाही सांगितली.
हम आज गेली की घरी जायला तयारी कर. ते म्हणून सांगत होती.
सांगत होती का मला तर म्हणवत होती मावशी तू जाऊन याय. चल नादेडगाव ला आंबे खायला असं म्हणत.
हा आजचार आचा शनिवार. उद्या रविवार मस्त दोन दिवस राहून येणार ते.
जाऊ दे आता तर फिरून आली मी.
हा.
मार्च महिन्या मध्ये पण गेली होती. परत या महिन्यामध्ये.
हम्म.
मे महिन्यामध्ये गेली होती दोनदा फिरून आली नाहीत वर्षाच दीड वर्षाच. त्याला.
म मी पण म्हटलं उद्या जाऊन याव असं. विचार करत होत नाही ना एक दिवशी गेलं होत माझ बाबा होते ना. माझे मो हे बाबा ते खराब झालेय.
म्हणून गेली होती का लगेच येऊन गेली.
हम्म लगेच एका दिवसात परत आलीन. ठीक आहे मग. हा.